अरे! काय काय चालू आहे?
काय नाही निवांत.
आणि शाळा?
हाय चालू आहे की.
आं. हा हा म आज काय प्लॅनिंग? रविवारचं.
काय नाही सुट्टी हाय, आता निवांत झोपून काढायचं.
झोपून काढायचं आणि अभ्यास
अभ्यास करायचं संध्याकाळी.
आणि प परीक्षा कधी हाय?
परीक्षा आ चालू हाय. मंगळवारी पेपर आहे, मंगळवारी जाणार परत.
कोणता पेपर? हम कोणता पेपर आहे? हॅलो! हॅलो!
हा बोला.
कोणता पेपर आहे?
ऑरगॅनिक लास्ट पेपर.
लास्ट पेपर होय. उद्या परीक्षा संपणार म्हण. मग पुढ पुढं काय, कोर्स काय? हूम्.
हॅलो.
ऑफिसला सुट्टी
हा हा.
मग पुढं काय करणार? परीक्षेला हा एक्झाम झाल्यावर काय करणार?
काय जॉब शोधायचा. तेवढा आ फार्मा कंपनी
फार्मा कंपनी? हा. कुठं? बरं बरं बर बाकीचं काय म? निवांत.
तिच काय चालू हाय स्पर्धा परीक्षेचं जरा?
हू हू.
फिरायला नाही. पाऊस पाऊस चालू नाही त्यामूळ
बरं बर, चालतय चालतय. ठीक हाय, करतो नंतर हा.